हॅलो हा. काय करायलात आवाज येतोय माझा.
हो येतोय येतो येतोय चाली घरातली रोजची कामं हो हो हो.
त्याचा. आपण म्हणजे मोबाईल विषयी थोडस बोलु सध्या कस हा विषयी ट्रेंडिंगला आहे ना म्हणजे. सगळ्यांकडेच लहनापासून मोठ्यापर्यंत मग. भला आहे. हो ता आपण त्याचे फायदे नुकसान हयाच्याविषयी जरास बोलूयात.
हो-हो-हो
म्हणजे, त तुमला काय वाटतं मोबाईलचं कसं यूज केला पाहिजे लोकांनी आणि कसं करम्हणजे याच्यावर तुमचं काय मत आहे.
मोबाईल खरा पाहिजे त खूप उपयोगाचा आहे काही प्रश्नच नाही. पण त्या सगळा आप आपल्यावर आयकि आपण त तो किती वापरायचा कसा वापरायचा. कार आता सगळीकडे बघित ल, त त्याचा उपयोग हा दहा टक्केच केला जातो चांगल्या कामासाठी. अ. बाकी नव्वद ते हवं त टाइमपास म्हणून अगदी अ म रिल्स बघणं किंवा व्हडिओ बनवन. स्टेटस टाकन फेसबुक इन्स्टाग्राम या गोष्टी त्यासाठीच वापरलं जातो. म्हणजे फक्त वेळ अ घालवण्यासाठी तो वापरला जातो टाइमपास करण्यासाठी जास्त. म्हणजे खरं त्याचा युज का? की दुसरं दूर ह ह. दूर असलेल्या माणसाशी आपला पटकन संपर्क झाला पाहिजेच, ह किंवा काहींच्यात ऑनलाईन काम आसतात. त्या गोष्टीं साठी ठिक किंवा आपल्याला काही माहिती हवी कि ये यूट्यूबला असेल, किंवा आपण गुगल वर स- शोधल खूप चांगलं त्यासाठी ते, की अगदी घरात बसून माणूस कुठलीही माहिती, जगातली आपण शोधू शकतो. जगात कुठेही बसलेल्या माणसाची आपण संपर्क करू शकतो. बोलू शकतो. - ते खूप चांगलं त्या गोष्टीत. त्या मोबाईलचा उपयोग पण दुसऱी बाजू बघितली तर, -
हा हा बोला का बोला
मग तेच दुसरी बाजू मात्र बघितली तर, आ आता आजकालची लहान मुलं असतील, किंंवा, लहान मुलंच काय अगदी आपण सुद्धा की अ हात अनुसा रिकामा बस- तर आपण लगेच हातात, पटकन मोबाईल घेतो.
हा हो ना. -
जमतचं नाही, म्हणजे काम नसेल तेव्हा हातात मोबाईल घ्यायचा. आणि फक्त स्क्रोल करत राहायचं. - हे बघ, ते बघ, ते बघ, मग असं झालं की व्यसन लागलं. मोबाईल म्हणजे व्यसन झालं आजकाल.
हो ते पण आहे. आणि ते खूप हानिकारक आहे. ते कधी न सुटणार आहे, असं आहे. अजून म्हणजे कसं मोबाईल मुळे आपण हे मोबाइलचा एक असा फायदा पण आहे की आपण खुल्या पण कुठं पण बसून मित्र किंवा कुटुंब किंवा मना किंवा अ -कुठल्या पण ह्याच्यामध्ये एका क्लिक वर आपण त्यांच्यासोबत संपर्क करू शकतो. तो म्हणजे अस ऑडिओ म्हणत किंवा विडिओच्या ह्याच्यामध्ये म्हणा परत ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतोत आपण एखाद करिअर पण घडू शकतात त्याच्या अनुदार म्हणजे अस कोरोना मध्ये होते ऑनलाईन. एल म्हणजे व्हिडिओ लेक्चर होते, लर्निंग ऍप्स. खूप सारे तेन त्याच टाईमला लॉन्च झालते, आणि जास्त करून तर मोबाईलचा मोबाईल म्हणजे सगळ्यांकडे त्याच काळामध्ये आले होते, कोरोनाच्या हेज्या मधले. आणि त्याच्यानुसार तेव्हापासून म्हणूनच ऑफिस पण वर्क कस, वर्क फ्रॉम होम. हे माहित होत लोकां की हा घरी बसून पण काम परत आपण पेमेंट पण म्हणजे ऑनलाइन करत होत. त्यामुळेस तस सिक्युरिट रिटीयाय सुरक्षित आहे. म्हणजे आर्थिक व्यवहार पण व्यवस्थित झालाय परंत आपल्या आरोग्य आणि. हो ना आणि आरोग्या आणि आपण फिटनेस पण आजकाल वेग बघतात आपण, वेगवेगळे ऍप्स आले त्याच्यामध्ये त्या ऍप्स नुसार आपण कॅलरीज मोजतो. परत आपण असं करतो, तर ते त्याची सुद्धा नोंद असते, की आपण कि किती वॉक केलंय म्हणजे किती किती वेळ चाललो होतो वगैरे त्याच्यामध्ये आहे.
बरोबर, बरोबर.
तस आपकालीन स्थितीमध्ये कस आपण रुग्णवाहिक आपण आहे. म्हणजे डॉक्टर च डॉक्टर आण. र कस अन्न पण कस सोपं झालेलं आहे. करत आपलं मनोरंजन आहे पण काय? लोकांनी काय केलं याच्यामध्ये कि एवढं सगळं माहिती साठी आहे म्हणजे मोबाईलचा यूज केलेला पण लोक चांगल्या कामासाठी युज करत नाही आता.
तेच ना म्हणजे त्याचा ह चुकीच्या कामांसाठी पण ते खूप जास्त वापरला जातो आता असं झालंय ते. हम्म म्हणजे मग आता असं हा म्हणजे आता. असं वाटतं की आता पूर्वीची लोक पण ऍक्च्युली जगतच होते ना. मोबाईल नव्हता तरी पण चांगले जगत होते एकमेकांचे संपर्क करतच होते.
ह् आणि आजकाल मी तर एवढं पण बघते. हिला आणले की रडायला येतं लगेच त्याला टी. व्ही लावून देतात. किंवा मोबाईल देतात थोडं पण झाललेला हे पण होत नाही ह मग त्याला त तो रडाय लागलेला आहे तर मग थोडस त्याला खेळवायचं किंवा दुसरं
नाही मग ते काय झालंय हं -हं की आजकालचे पॅरेंट्स काय झालंय, पालक की तर स्वतःचा त्रास कमी व्हावा ना. म्हणून लगेच हातात मोबाईल देऊन टाकायच्या मुलांच्या कारण मुल लगेच शांत होतं कारण त्याला ते मोबाईल दिसतं.
हा हा आणि ते लहान लेकरांना पण समजलंय हो ना रडलं की आपल्याला मोबाईल भेटतेत.
हो. हो. त्यांना ते माहित झालं की आपण रडलो की आपल्या हातात मिळत ते. हम्म. मी उलट त्या मुलांना हा मुलांना ते हातात द्यायलाच नको काही म्हणजे ऍटलिस्ट पाच दहा वर्षाचा तो पण त्याला मोबाईल काय सांगायलाच नको खरं म्हणजे
तसं म्हणलं तर आजकालची जनरेशन आहे की कि त्याच्या समोर मोबाईल अस.
हा खरंय अगदी बाळ बाळ जन्मला आला ना की लगेच फोटो काढला जातो त्याचाव्हिडिओ काढला जातो लगेच पाठवला जातो घरी. मी त्याला तिथूनच मोबाईल दिसतो
हम आपण डॉक्टर सुद्धा लोक असं म्हणजे हे करत नाही म्हणता म्हणजे फोटो वगैरे का त्याच्या अिर त्याच्यावर पड बण ते ऐकत नाही मुल. म्हणजे कसं फॅशनच्या नावाखाली काही पण ते आजकाल म्हणजे झालंय.
म्हणजे, लोक प्रत्येकाला ना ते व्हॉट्सअपला आणि फेसबुकला स्टेटस टाकायचं असतं ना.? त्यासाठी ते फोटो आणि व्हिडिओ काढले जातात. खरं सांगायचं तर त्याच्यात आनंद तो बाजूलाच राहतो खरा. ते सगळं बाजूलाच राहतं आणि फक्त स्टेटस टाकायचं आणि लोकांनी बघितलं पाहिजे बस
तर ते मोठ्यांच एक पिघा आहे पण त्याच्यानुसार डोळ्यांचं पण किती ते प्रॉब्लेम आहे ना की झोप लागत नाही लोकांना च्या समस्या आहेतच परत हेडफोन वापरून कानाच्या समस्या आहेत त्यात परत डोळे आहेत तेच्यानुसार
आणि हाताच्या पण त्या हाताची बोट सारखा आपण तो अंगठा वापरतो ना त्यासाठी आता अंगठा सुद्धा दुखतो लोकांचा चा
हो ना म्हणजे आगोदर जे दिवस पुस्तक वगैरे तेच्यानुसार आस माहिती ज्ञान घ्यायची पण आजकाल पुस्तक तर ते कुठल्या तरी कोपऱ्यामध्येच पडलेलं राहत तय आगं नको वाटत म्हणजे त्याला पु जेवढंच माहितय की स्कूल मधून दिलेले शाळेमध्ये
बस बस हो इतर पुस्तकं वाचली पाहिजे माहितच नाही त्यांना ते त्यांची चूक नाही आ घरात त्यांना जे दिसेल बाहेरचे दिसेल तेच ते करणार असय कारण मुलं अनुकरण करत असतात हम्
ते थोड्यासाठी मोबाईल म्हणजे असं लोक असं मुलांचं नुकसानच आहे ना त्याच्यामध्ये
हा तेच ना आणि माहित असत सगळ ना माहित असतय की नुकसान ये पण तरी पण ते देतातच हातामध्ये
हा मुलं चिडचिडी पण होतात हाट्टी होतात त्यांना कि त्यांनला त्यांनला म्हणजे असं रडन रड सगळं मिळतय आसं त्यांचा एक गैरसमज होताय त्यांचा एक तर मैदानी खेळण त्यांना काय नाही आपल्या वेळेस कसं आपण बाहेर जाऊनच खेळायच कारण मी खूप सुट्टी झाल्या नंतर बारावी बारावी ला असताना आमच्या घरी एक साधा मोबाईल आणला होता फक्त
हा, हा, हा बरोबर हम् ते लँडलाईन होतं तेच चांगलं होतं.
हो ना आजकाल कुठं तर फिरणं नाही नाही खेळला
काहीच नाही काहीच नाही मुलांना माहित नाही खेळत माहितच नाही काय असतात ते अगदी घरात बसलेले खेळ पण त्यांना माहित नाही ना कारण घरात बसून फक्त मोबाईल वर खेळायचं असत तेवढंच माहिती त्यांना आता हा नाही तर आपण घरामध्ये कसे पूर्वी घरातल्या घरात ते खेळण किंवा ते चलस खेळणं ते पण असायचं घरा कॅरम खेळ ना
हा
काहीच नाही राहिलं ते प्रकार
काहीच नाही हा म्हणजे फक्त पॅरेंट्स आणून ठेवतात हे खेळते ते खेळ पण त्यांच अजिबात लक्ष नसतं कुठला खेळणेण एखादा खेळ आणला नाहीे फक्त त्यांना मोबाईल पाहिजे असत कार्टून एक चालू असते नाही तर व्हिडिओ गेम बस लहानापासून मोठ्यापर्यंत हाच आहे
सगळे सगळे म्हणजे हा मुलंच नाही अगदी घरामध्ये आता घरात चार माणसं असतील ना तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल असून प्रत्येक जण मोबाईलमध्ये असतो मी तो शेजारी बसलेला मा घरातल्या माणस पटकन बोललं जात नाहीत
हा हो ना आणि असं मोबाईलच त्यांना हेवा वगैरे अस ते म्हणले ते. ओरडतात उलट आपल्यावरच, त्याच्यापेक्षा त्यांना. तसं थोडस आठ म्हणजे मोबाईल. थोडंही करण्यासाठी आपल्या घरामध्ये कॅरम आहे.
हा त्यांचं त्यांचं मन वळवायचं दुसऱ्या गोष्टींनकडे.
म्हणजे दुसऱ काही पण छोटी-छोटी कामं करायला लावायची त्यांना झाडांना पाणी द्या म्हनायचे जर थोडी-मोठी असतील
तेच तर खरंय, किचन मध्ये आईला मदत करायला सांगायची, किंवा कपडे वाळात. घालणं, क घड्या घालणं, या गोष्टी शिकवल्या पाहिजे. की त्यात वेळ पण जातो. एकत्र येतात आनंद मिळतो, गप्पा मारल्या जातात.
ह हम.
ते परत केल्या पाहिजे, पहिल्या सारख्या खरंच.
हा ना कसं म्हणजे, मोठ्यांनाच मोबाईल मधून अशी फुरसत मिळत नाही त्यांनाच असं कमी वाट तर त्यामुळे मग ते एक स्वतःचा थोड्या वेळासाठी टाइम घालवायचा म्हणून, ते मुलांना देतात पण नंतर मग ते दुष्परिणामच जास्त आहेत. तर म्हणजे माणसं चांगल्या गोष्टीसाठी कोण युज करत नाही मोबाईल लोक जास्त जास्त चांगल्या गोष्टी त्यासाठी म्हणलं तर फोन पे, गुगल पे करते पेमेंट करावंच लागते, आपण थोडस बाहिर गेल तर तेवढ्या साठीच. असं माहिती आहे, खूप उपयोग चांगल्या गोष्टीसाठी पण. कोण एवढं कर
ते आता आपल्यावर आहे, आपल्यावर आहे, आपण काय करतो काय नाही, हेम् जाऊ दे, आता आपण आपल्यापासून सुरुवात करूयात, आपण आपल्यापासून सुरुवात करू आपण कस तस करू म्हणजे मुल अशी एक
हा हो ना, तेच आहे, आणि तस पण मोठी मुलं. कस हे लहान मुलं कस मोठ्यांचं अनुकरण करतात.
हो त्याच्यामुळे आपल्याला पाासून सुरुवात केली पाहिजे ठीक आहे ताई चालेल, चला छान वाटलं. हम्म. हम्, ह् बाय.